हा हॅलो हा वर्षा येतो येतो
हम्म काय करा लागलेस
काय नाही शांभोई बरोबर खेळत बसलाय बघ
होय हम्म सुट्टीला गेलंस ना मामाकडं
होय
हम्म आणिन कायकम
काय नाही
मकाननी वमत
आता आणि पुन्हा यायचं होत नाही ग मग आता नाणे सण चालू होत आहेत
हो आहे बैलपोळा हे तिकड कर्नाटकी बेंगलूरू असतोय ना
होय होय झालं परवा
हम्म इकडं कसं महाराष्ट्रीय बेंदूर असतोय आता परवा वट पौर्णिमा झाली सारखे सण चालूच आता झाले
होय
श्रावण महिन्यात तर काय सणांची रेल-चेलच असत्या
होय मग आता इथून सणच चालू होतात नाही सगळे आपले
होयच की हम्म आता श्रावण येतोय आषाढात आकाडात ते हे देता ात ना आमच्या इथ आंबील तेन परत ते झालं की श्रावण येतोय श्रावणात परत नागपंचमी आहे परत आपलं रक्षाबंधन रक्षाबंधनला जायचं हम्म परत लगेच गणपतीची चाहूल लागत्या सगळे आता दिवाळी पर्यंत काय सारखे सण आहेत
सण आहेतच होय. तुम्ही मग सण कशा पद्धतीन करताय
आम्ही काय आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीनं पुरणपोळी परत तर आपलं हे दिवाळीला काय लाडू, चिवडा, करंजी हे सगळं ध्येय असतंय
हम्म
आणि हेच्यात कसं नागपंचमीला वगैरे कसं धपाटे
हम्म
सगळं असं म्हणजे ऊ भाजलेलं खायचं भाजलेलं
जय ते ठेव तिथं तिथं तिथं ठेव बाजूलावत हॅलो
हा बोल की
हा आता खरं खरं जास्त असं म्हणजे गणपतीत छान वाटते
हो गणपतीत कसं दहा दिवस कसे जातात समजत नाही हम्म नवरात्रीत काय आपल्या बायकांचं हेच असतंय सोड. मज्जा! इकडं फिर तिकडं फिर दांडिया खेळायला जा यातच दिवस....
पडशील पडशील हम्म!
हम! आणि काय मग? तुम्ही कसं करताय सण सगळे?
आम्ही काय असंच की सगळे आहेत तसे आपले. महाराष्ट्र पद्धतीनच की आणि कसं?
ह.
पोळ्या तेन करायच च्या गणपतीत काय मग खीर वेगवेगळेच पदार्थ गणपतीत
हम्म! गणपतीत काय रोज एक गोड पदार्थ असतोच सोड
होय नवरात्री मध्ये काय? होय उपवासच असतात मग काय कोण गोड, तखट
होय असच पण काय एकादशी दुप्पट खाशीे असं असतं.
हम्म!
हम्म! इथ आमच्या इथे एक ओळखीच्या आहेत त्यांनी नवरात्री तेवढा कडक उपवास करतात. फक्त दुधात एक खारीक भिजवायची.
हम्म!
आणि खायची आणि नदीला जाऊन पाणी घेऊन येऊन ते देवाला घालायचं
ह् हम
असा उपवास करतात त्यांनी कडक अजिबात म्हणजे काय खायचं नाही प्यायचं नाही नऊ दिवस एक एक खार
पडत इथे त्यावर ठेवायच नाही तू बस नुसत होय
हम्म अ
हम्म
हम्म असं ह्याच्यासारखं नाही ग नाहीतर आपण कसं आता आमच्याकडं आम्ही तर काय उठता बसताच करतोय पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी
हा हा
हम्
आणि एक एक जण मम्मीच्या इकड कर आतात आमच्या नऊ दिवस मम्मी आमची करत्या बाई नऊ दिवस ते कामाला जायचं परत उपवास करायचा काय खायचं नाही फळ तर फळ खात्या
ह बगाला का
माझं दीर पण करत होता थोडे दिवस परत परत त्यांना काय कामाच्या याच्यात जमिना म्हणून बंद केलं बाई त्यांनी
च च
हम् आणि काय मग काय नाही पाऊस यायला लागलाय वाटत
होय पाऊस चालू झालाय
हम्म होय इकडं पण आहे बाई पाऊस हो जर पाऊस पडला तर बरा आहे नदीला अगं पाणीच नाही हम्म पीक पाणी असलं तर सगळे सण मन हे मन करायला मज्जा वाटते ना नाहीतर सगळी महागाई वाढत्या मग ते सणाच्या दिवसात सगळं गोडधोड म्हण किंवा काय आणून करायचं म्हटलं तर सगळं महागाईन नक को वाटतंय.
हा हा जरा आवाज ब्रेक झाला मध्ये शांभोई मध्ये मध्ये बोलत होती.
नाही असु दे चालायचं लहान मुलं आहेत घरात म्हणल्यावर चालणार की. हम्म.
आणि मग आम्ही काय असं म्हणजे हेच की एकत्रच सण सेलिब्रेट करतो बाई आम्ही तेवढं चांगलं वाटते नाही सगळे एकत्र येतात सणाच्या निमित्तानं.
हम्म आमचं पण तसच आहेयचं व्हय. सगळेजण कस आम्ही गावातन जातोय गावात. त सगळे शक्यतो सण गावातच साजरे करतोय. कारण तिथं पण कस सगळ्यांना त्यांना पण बरं वाटतंय ना.
होय तेच की गेल्या नंतर पाउस आला पाऊस आला चल. तिकडे नाही जायचं खडे टूसतात.
मग आणि काय?
आणि काय नाही पाऊस आहे काय तिकडं?
होय आहे की पाऊस आहे बाई आमच्याकडे पण आज दिवसभर आहे. पाऊस.
होय.
हम्म हम्म.
आणि?
आणखीन? काय नाही चालू आहे आपली कामं आवरत आवरत.
होय. नाही ग ते हयाचच की.
हम्म.
नाव घेताय का शांभवी सगळ्यांचे?
होय आता लहान आहे तोपर्यंत शिकतात पोरक त्यांना चांगलं शिकवायचं म्हणजे बरोबर हे शिकतात.
ते सगळे म्हणत्यात तस कविता आतिश आतिश दादा म्हणतात त्या दा.
हम्म म आणि काय? नाही सणात म्हणजे कसं पारंपरिक तिला पण म्हणजे जरा हे करायचं ना हम्म.
हम्म.
तिला पण आत्तापासून शांभवीला सवय लावली की बरोबर हे होतंय. तिल त्यांना पण कळतात आजकालच्या पिढीला सणांचं महत्त्व पटवून सांगायलाच पाहिजे.
होय कोण सांगणार त्यांना.
हम्म आपणच सांगायला पाहिजे सोड. कारण आपण सांगणार नाही त त्यांना त्याशिवाय तर कळणार आहे आत्ताच्या पिढीला कसं पुरण पोळी वगैरे करायचं म्हणलं की ते जमत नाही. आत्ताच्या मुलींना हम्म पुरणपोळी म्हंणल्यावर त्या विकत आण तो किंवा काही गोड करत
हम्म.
हम्म आता आम च्यात पण कित्येक वेळेला आता पाडव्याला ते न मी पोळ्या वगैरे काय करत नाही. सासूबाई तेन करत होत्या पहिला. आता नाही आता काय तर गोड श्रीखंड पुरी कर कुठं काय करा असं गोड तेवढंच आणायची व्हरायटी खायची आणि मग कुळा व्हायच कारण हल्ली कस पूर्वीची कस आता महिना महिना भर ते अ ह्याच्यात कडाकण्या तेन करत होते दिवाळीचे फराळचे पदार्थ करत होते. महिना महिनाभर पोर खातं होते.
होय आधी होत ग आधी खात होते सगळं आता कोण नाहीत खाता फास्ट फूड म्हणतेत नुसतं.
हम्म आणि अगोदर कसं त्यांना मिळत होत न नव्हतं ना त्यामुळे ते हे होतं आता कसं सण ह्या सणाला ते त्या सणालाच मिळत होत. त आता कसं बारा महिने तेरा त्रिकाळ सगळीकडे सगळ्या वस्तू मिळतात.
मिळत्यात होय.
हम्म सणा लाडू राह दे, चिवडा राह दे किंवा आणि काय तुम्हाला गोड खायचं चकली नाही तर पूर्वी कसं वर्षात नाही एकदाच असायचं त्यामुळे ते पोरांना खावचं वाटायचं.
खाऊच वाटायचं होय तसच होतं गं आदी.
हा आणि आता कसं आहे म रोजच्या रोज पाहिजेल तेव्हा पाहिजेल ती पदार्थ मिळत्यात हम्म हम्म. त्यामुळं कसं पोरं हे करत नाही.
हम्म होय.
त्यामुळे त्यांना कसं त्याचा म्हणजे व्हॅल्यू राहिली नाही किंमत नाहीये कुठल्या गोष्टीची.
होय.
हम्म सगळं आत्ता पाहिजे तर आत्ता लाडू म्हणलं लाडू मिळतोय बाजारात चिवडा म्हणलं चिवडा मिळतोय चकली म्हणलं चकली मिळत्या
हम्म.
हम्म हम्म त्यामुळे पोरं कसं जास्त सणासुदीला खायला बघत नाही नेमकं त्या दिवशी त्यांना काय तर असं वेगळ पाहिजेल असतंय.
होय.
आणि काय मग?
काय नाही.
हम्म.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
त्या का असं काय वेगळं काय?
नाही-नाही आमच्यात पुरण पोळीस लागते सगळ्यांना. त्या शिवाय जमतच नाही आणि सगळे हायेत नी आता फॅमिलीमध्ये त्यामुळे करायलाच लागते.
हम्म आमच्यात पण आम्ही पूर्वी तेच करत होतो आता क सं हल्ली कोण खात नाहीत पुरणपोळी आता परवाच वट पौर्णिमेला केल्याय किती मोजून चारच केल्या ब. चारच मोजून केलेल्या नैवेद्याला एक-दोन तरी त्यातला शिल्लक आहेत. खायला नको असते कोणाला पोळ्या म्हटलं की मला न चपाती पाहिजे नेमकं त्या दिवशी त्यांना भाकरी पाहिजेल सणाच्या दिवशी.
होय
मग आणि काय?
हॅलो
काय नी वी चालत आपला काम हम्म.
काय सणा आला एकत्र सगळे येतो आम्ही नंदा वगैरे येतात. मगं चांगलं सणालाच येत होते आपण दिवाळीलाच येतात जास्त.
हम्म म त्यांना पण त्यांच्या मुला हम्म तेन सुट्टया पाहिजेत की गं.
होय त्या निमित ताने सगळे मग दिवाळी जवाळेतच भेटतो चार दिवस येतात तेवढंच राहतात मस्तपैकी सगळे एकत्र असते की छान वाटते.
हम्म चालतंय ठेवू काय मग?
हा ठेव.
ह